हॅलो.
हॅलो हा हॅलो येथे का आवाज?
विसरूनच गेली होती हो येेते आवाज विसरूनच-
विचार करा ह- फोन का उचलुन राहिले बाई ते कॉल वाजला-
ह हा बोल बोल नाही वाजतच नाही माझा याच्यावरचा कॉल-
नाही माझा वाजतोय कोणाचा आला तर- मी बाजूला उभी असली तरी पण माझा कॉल वाचते याच्यावर कॉल आला की हा जाऊदे जेवण केलं का तू? अ मला तुझ्याशी बोलायला मस्त विषय सापडला.
सांग ना.
ह मी उपास केला नंदनी सोबध केली गजान महाराजाच्या मंदिरात-
ह
आरती केली मग आरती भेटली गजानन महाराजाची. नाही प्रसाद घेतला आणि जेवण करून घेतलं बेसन पोळी-
ह आजही उपास बाटला तुझा म्हटल होत-
कायच करावं बाई तर त- बाय पर्समध्ये मोबाईल आम्रपालीचा फोन विकीचा फोन- आह आह ह
हॅलो.
हा काय म्हणत होती? हा. गजानन महाराज काय?
गजानन महाराज म्हणत असतील उपास करू नको.
होव ना. मस्त होत बेसन पोळी. एवढी मोठी पोळी! बेसन तेच्यावर. हो? कशी काय?
मुंगी होती. आज धुतलेत टावेल. दोन मुंग्या माझ्या चेहऱ्यावर आ- मी तोंड पूस- का? अन जे डोळ्याच्या-
हा.
वर डोळा. हो डोळ्याच्या पापणीला.
अहो! कधी पण कपडे झटकून घेत जाय.
अनता ही चावली भुवळीच्याऽ
अच्छा,
त्यावर.
पण झटकून घ्यायला पाहिजे ना महिमा तू कपडे. ते आली का? वगैरे आली का त्याच्यावर? हां. ते लइच चिपकली अशी. हा.
ह. मला माहित आहे आता तुझी आठ-
ह
कोण म्हटलं हे आता इतक्या याच्या त्याच्यासोबत बोल. माझसोबत लवकर बोलणारही नाही.
नाही नाही. मी तिला तर लावणारच होती.
हम्म. जेवण करून घे पटकन.
थोड्या वेळ आधी, लिना वहिणीसोबत बोलली मी.
अन आपले टास्क कंप्लीट करायच्या मागे लाग तू. दुसऱ्याचे -
आता आला. अमृताचा फोन येऊ राह्यला आता मला. अमृता. ह माहिताय? लोक, लोकांचे पाच कॉल येतील. आम्रपालीचा एक.
काय म?
हो ना, नाही मी माय कॉल भरभर लावायची पाहिते बाई आता मी. मग भल बोलतो. मग म्हणतो मला झोप आली. हिचा येऊ राहिला आता फोन. अमई माऽ अमृताचा. अमृताला लावला होता. ती कोणाजवळ तरी बोलत असेल. श्रवणले लावतो मग.
त्यात उजू ताईची झाली. उजु ताई बी ऍड झाली याच्यात.
हो.
हम.
जेवण करायलो. लावू कशी
का हून काय झाला? अरे बाबा! दादाला उरायले थांमा ना म्हण.
व्हय.
हॅलो. दादा च. कॉल आम्रपालीचा कॉल. त्याला म्हणा तिकडे जा. बोलू द्या.
दादा दादाले.
श
हे बोलतात ना दादा.
मी द मी तर मी तसच त दादाे रोक मवश दादाे कॉले चार कॉल मावशी सोबत दादा
का काय न ठप्पा.
ह
लागताच्यावर पैसे येते तुम्ही हे ऍप ओपन करा.
हो मज्या डोक्यात आल होत ही गोष्ट.
ह
होय नाही स आता ते त्याच्यावरच बोलतो मी. दादाला द्या म्हणतो ह दादा तर दोन तीन मिनिटं बोलते आणि ठेवते.
हमौदय
ते बारा मिनटं बोलायलाग. ते बोलत जता मावशी जवळ
हम्म. बघ मग तर ते तिसही कॉल द मावशीलाच करून टाकाल.
अ नाही तर का. कुसुम मावशी आणि रुकमा मावशी. मजा न मावमाू मांडो घडे
बस मग मग शिवणी लावल.
हा ना.
त्यांची तर बसते मग मी महिमाकडे बसते. मग महिमाची सासू गावायला गेली जथ महिमाची सासू गावायला गेली. ती एकटीच आहे म्हनुन मी तिच्या घरी
प माहिित ते बोलतात ना बीचार म हे कामात मन नाही लागत माझ्या कामात मन नाही लागत त्याच्या कॉलवरून ना बी कितीची बोलते बाई प्रत्येकाला तेच सांगत बघते. तीन चार कॉल करते ना ह आता चालो त्याच्याकडे. थोड्या वेळासाठी रेखा काम करत आहे. नाही नाही म्हग तुम्ही मला माझ देऊ नका फोन तर. आणि मग दादा काय म्हणतोय आंगोळ केली म्हण मग मामाऊशीनी म्हटलं नाही पाहिजे की कुठे आहे रेखा काय करू राहील. मग राहायच काम मला सुचत नाही बी काम करता करता बोलायचं. हो ना एक तर हे बात जास्त बडबड कोणासोबत का केल्या जाते तुझ्यासोबत अमृतासोबत लिनावहीनिसोबत. आता उजू ताई लोन चे रेसिपी विचारली की तीच्या सोबत बोलल्या जाते.
हम्म हम्म.
हा. तो आणला होता का पुलाव मग सावजीन तुझ्यासाठी.
नाही. ब तेज
पुुलाव का.
हो.
मावीच. तुमच्या तिघ तेवढा बी नाही पुरला पुरा घेऊन जाय पाहिजे होता
हे आता दोघ जण जेवतात ना
हो का ते दोघं राहिले का तू काय म्हणे मधुरा आली होती जेवली का मग त तेच का पुूलावणचे हो
भात खाल्ला म पुलाव खाल्ला म र ह
हो का हो ना
हा
चला बरं झाला जाऊच
पाहतो उद्या झाले तर चालीच लाईन मध्ये
हो पाय मला सांग नाही तर येतो मी तुझ्याकडे असं काही नाही
ह् हा
उद्याच पुन्हा मी त्या दिवशी मशरूम ची भाजी कोण कोण खाल्ली नाहीहि म मशरूमची भुर्जी सगळ्यांनी
त्यानी खाल्ली पप्पना खाल्ली नाही सगळ्यांना
हा
नाही खाल्ली नाही खाल्ली
हा हा
खाल्ली खाल्ली
हा हा हो का ह थोडीशीच होती ना एवढीचही ना थोडी थोडी तची घा हा न उद्या करतो म्हटलं अजून पियुष ना आण आणून दिला मशरूम करा म्हणे मग मी त्या दिवशी रसाई भाजी देऊ का बरं बरं रसाई करतो मग
हा
ते मॅडम होता्या बसलेले तिथं मी कां ते मशरूम तेनात नी हो देतो म्हणे ना ऐंशी रुपये डबा म्हणे होती
हा मग ते ना किती होते किती दिले आतापर्यंत
कोन चार डमे दिले ना आता उद्या संध्याकाळी पाहिजे म्हणजे त्यांना उपास असते तर
हम्म हम्म
आणि
चांगलं आहे
हा संध्याकाळी आता मज संध्याकाळी काय द्याव ते संध्याकाय मस्त भाजी गिजी मस्त मन लावून केल्या जाते स्वयपाक संध्याकाळच ना थोडं हो तेला बेसन आवडते म्हणते उलग बेसन पोळी बेसन भाकर आवडते म्हणते ज्वारीचं पीठ आणून ठेवं लागते मेमा मिसळीच मिसईचं वरण आणून मिसईची मिसळच दळून आणून ठेवा लागते त्या तहसीलदाराले अ असं खा वाटते मिसईची भाकर ठेचा हे ते खा वाटते
तुलदार दिसतेस तशा तोंडाचा
गावटी आहे न किती चिकना दिसते पण.
काही चिकना नाही न काय नाही. भेरका आहे. हेच ना.
जवळ गेलं की भेरका आहे का? स्मार्ट त आहे व दिसायले.
ताई तिथं असं एकीकडे दुसरीकडे म्हणजे समोरचा पाय अ नजर ठेवून बोलते असा. इकडे पाहून बोलते असा, इकडून तिकडे.
करता आलते.
हो का?
मॅडम अ मॅडम म्हणे कधी म्ह तिकड चा डबा राहत होता. कधी मम्मी देत होती मधी. मल म म म्या म्हटलं तुम्ही त्या दिवशी म्हटलं म्हटलं बरबटीची भाजी बरबटी शेंग शेंगाची भाजी करा म्हटलं. ओ इकड बोलून घ्या आधी.
हा,
एना आवरून बोल म्हणा.
बरं.
हां, काय सांगत होते मी? आता विसरून गेली. हो ना मी काय सांगत होते विसरून गेली. हा मी म्हणत होती कि ते
भाजी.
हा, ते शेंगान, गवाराचे शेंगा नही आवडत त्यांले. मल म्हणे बरबटीच्या शेंगा घ्या. बरबटीच्या शेंगा घेतल्या मी त्यायच्यासाठी. भाजी केलती स्पेशल आणि अ डब्यात निऊ लागेल त ती भाजी वापस आली. मग म्या म्हटलं काव ती भाजी त वापस आली? मग म्हणे त्या शेंगा खात नाहीत म्हणे गवाराच्या का बरबटीच्याही खात नाही का म्हणे काय माहित म्हणे. म्या म्हटलं जशीच्या तशी भाजी होती म्हटलं ती. मग म्हणे जाऊद्या म्हणे. वरणासोबत पोळी खाल्ली महि न माह्या तिडून. वरण दिलं होतं ना. तडका वरण दिलं होतं मी.
फोन कर. हं, हो हो.
हां.
हं, व्हय.
असं आहे का? हो.
लई पोरान नाटकं असतात.
आता म्हणे उद